कुठल्या कॉल ला केल्यास
तुझ्या
हम्म हम्म. हॅलो बोल की हे राशी ये ये तिकडं जा तिकडं हाय न्हव हे कार्या बाय
चहा झालं का नाही?
माझं कस अचानकच ट्राय केला आणि अचानकच आल मोबाईलला काय हे जेलरी नाई आला अजून दादाला
हेंदऱ्या त्याज्यच पैसे पडलं का बघ तुझा अकाउंटवर
ये जा माझं माझ दिसायला लागलं त्यात अकाउंटच डिटेल
दोनशे अडूसष्ट कुटल रुपय आलं सांग मला
ते नाव कां ते ते काय मला माहत नाही खरं ते
कुठला आला त मला काय माहित आता त्याज आग तेच बँक डिटेल्स तेन आणि
मग तिथं घर देणार
ते बाकीच काय कुणाचं नाहीत माझ्याकड तर मला त कुणाच नको कुणाच आहे त्याच्याकडेच जाऊ दे
हॅलो
हेच आलंय सर्व तीस रुपये मम्मीच्या ह्याच्यात गेल्यावेळेला पण त्याच माझ्यात बँक डिटेल दोन रुपयाच दाखव ना
तुझं कसं दाखवल ग तुझ तुझ कोणत
जुन न्हवं जुनं न्हवं त ह
हॅलो
नंबर आता त्या कार्याच्या ह्याला तक्रार करतो थांब
ते हाड काय
नाय नाही काढतातात ते काय गरज हाय?
तुला आमचीसुद्धा गरज नसेल.
मला घरचच नाहीये कशा, का का द्यास चालू आता कोण भूत बोलाय लागलय व्हय?
काय? य म्हणलीस?
बोल की तु
का काढत नाहीस म्हण ते हाय तेवढं?
ए काय संबंध नसलं मला काढायचं तर? बोल
दुसऱ्याने के तर चालतंय आणि आम्ही केलं की गुन्हा व्हय?
काय काय केलीस तू?
उग रेरीसज
ए आते आ आबा आबा.
आपण केलं की साफ ते सगळं जर दुसऱ्यानी केलं तर तीस गुणा असतो
होय
मग ते खरंच आहे
आता बोलाय काय व्हायलय? तुला पण ऐंशी रुपये मिळत्यात बोल आता चालतंय.
मला काय माहित नाही काय? नवीन सांगाय लागलीयास तू.
आठवून कोण जायलं नुसतं मी काय सांगायला लागल
नाही आहे पो टोमन मारायचे.
ज्याला ज्या भाषाच कळतंय त्या भाषेत सां सांगाय पाहिजे.
कुणाला कळत नाही त्याला सांगत जा.
त्याला सांगतूय हं कुठाय रोजंग हम्म हम्म
हम्म नाही बाबा पेरू तर पेरू हाय सुमित बोलकी ग
दंगल असली की
आता काय मुद्दाम केलं बाई?
हा चुकलं सोडा माझं. गजरा हम्म
अस्त्रेने तिला विचारलं अस्तंभात त्र्यंबकेश्वर, तौला, वैराट, चिखलदरा दहा मिनटं होत आल्यात ब.
मी केले की सुखान दुसरं केलं की योगायोग असतो ना.
होय तर मला घाण काय बोलायलावू नको. बस कुठं बोलायला लागलियास जरा भान ठेव. ऑडिट होतय वरण हॅलो